हो कुठचे आहे तुमचे.
मी.
हॅलो.
चिनु बाहेर खेळ.
पहिलाच लागला वाटतय ना माझा कॉल.
हा पहिलाच आहे तुमचा कॉल मी तो मी हा. मी करीन तुम्हाला याच्यानंतर.
हा हा करा ना मला मेसेज दिसला अ.
मी म्हटलं आता सध्या मुलगा स्कूलमध्ये गेलेला आहे. म्हटलं करून बघा मग नंतर आलं की मग काही जमत नाही.
मग एकदम सगळ्या ऑनलाईन येतात कनि एकही बोलत नाही. म्हणून म्हटलं आता एखादं
मम्मी ला आय ना मग आला की बोलू देत नाही तो मोबाईल मागते.
हा ब हा कुठे असते शाळेत.
सेंड कर
हो.
हो कोणत्या क्लासमध्ये?
नर्सरीलाच आहे सध्या एकच मुलगा आहे. हा हम्म झाल स्वयंपाक
किती कॉ किती कॉल झाले मग तुमचे
मी केले होते पण माझा रिसिव नाही केला मला याच्या आधी येतलं काहीच माहिती नव्हतं.
मग एक त्या ताईला केला होता गावातल्या आणि त्यांनी काई असं कर म्हणत मला रिसीवच नाही केला तो झिरो दाखवला.
हा हा मग नाही. ते काय होते माहिय काय तुम्ही तिकडून फोन करता की नाही.
हा
तर कधी कधी इकडून उचलल्या जात नाही किंवा मग ते जॉईनिंगच येते म्हणजे हेच होत माझही आता कस देराणीच ना आमच घरातल्या घरात आम्ही करून पाहचो कि ते होतच नाही तिचा कॉल तिचा कॉल येते.
होऊ ना?
तिचा कॉल येते पण आपल्या इकडून उचलल्या जात नाही ते दाखवतच नाही तिकडून रिंग जाते पण इकडून दाखवत
मग ते तसच झालं ना त्या ताईच तेनं मी म्हटलं त्यांना फोन करू का ते म्हणल्या कर पण माझ्या बेल गेल्या गे गेण त्यांनी रिसीव्ह नाही केला मग ते काय झीरोच
हा हा मग ते तसच होते. माझं असं मग जिथं लागत नाही की नाही आपलं जात नाही की नाही मग तिथं लावावं नाही मग खाली खालीच जातात नाहीत.
हो मग आता आपल्याला माैत्री राहात ना आता समोरचा व्यक्ती जर म्हणत आहे. कि लाव म्हणून
नाही मग एकचदा चान्स घ्यायचा ना डबल न घ्यायचा ना. असं म्हण राहिल मी
हा ना.
कारण की मी असं गेले की नाही तर माझे खूप झिरो झिरो गेले ना मग.
हा ओके मग कितवा कॉल आहे तुमचा?
हा माझा समजा एकोण तीसावा आहे.
म्हणजे हे पाच माझे तर पाच कॉल सुरू आहेत ना सध्या
आता तुमच्या आताच सुरु झालं असेल ना?
हो माझं आजच सुरू म्हणजे कालच सुरु झालं ते.
मंग बरोबर आहे.
हा काय म्हणजे तुमचे तीस कॉल झाले का मग?
हो आता एक लावला की होऊन जाईन.
मग किती व्यक्तीला केले तुम्ही ते?
मी सगळेच पकडलो दानापूर, वारखेड जे मेसेज आले की नाही?
हां.
त्या मेसेज मधले सगळेचे नंबर काढले सगळे विचारलं कोणी फ्री आहे का कोणी? सीए जो सापडला त्याला लावला म्हणजे तेनं मला लावला मी तेने लावला.
मग तुम्ही एका व्यक्तीने पाच लावले की काय?
चार, चार वेळा जसे लागले तसे
मग एका व्यक्तीला पाच कॉल केले तर चालतात काय?
पाच लागतच नाहीत ना चारच लागतात ना.
हा ओ काय.
हा चारच लागतात पाच नाही लागत.
हाव काय.
इकडे अ वारखेड समजा तुमच्यात आहे अ.
पहिले एक म्हणजे पहिले एक क्वेश्चन आला ते जहाज झडकलेला आहे, हो नाही करा. ते अन त्याच्या
नाही ते नाही आलंत. ते नाही, नाही, नाही, नाही, नाही ते माझ्यात ते काहीच नाही आलं डायरेक्ट कॉलच आले मला तीन.
नाही मग माझं तर असं आलं होतं, ताई जहाज अटकलेलं आहे हो नाही करा त्याच्यावर क्लिक केलं समज आणि हे पाच. कॉल आले पाच कॉल मधले दोन कॉल समज माझे गेले. तीन कॉल आहेत त्यातला एक मी तुम्हाला करेल समज सध्या.
नाही मग तुम्हाला जे कॉल म्हून राहिल की, नाही ते आता पाच झाले तुम्हाला तसे तीस येतील.
हो मग तस
पाच, पाच नंतर अजून पाच, पाच, पाच, पाच येतच राहतात ते. ते पाच झाले की लगेच दुसरे पाच येतात.
आणि किती दिवसात कव्हर करायचे आहेत ते.
ते काय मी आता मला तर चार, पाच दिवस होऊन राहिले कारण की, एवढे मोठे कॉल्स एकाच दिवशी थोडी होतात. मला आज पाचवा दिवस चार आणि पाच. ह ना मग तेचा आहे ना उचलल्या गेलं पाहिजे अ दहा, दहा मिनटं म्हणजे पुढ झाले ना.
हा ह.
एवढे मोठे थोडे एकाद दिवशी आपले कामघीमही राहतात घरातले.
हो ना.
एक सारखं फोन घेऊन थोडी बसू शकतो आपण.
बाय. मग तुमचं पेमेंट पेमेंट झालं काय?
आलंच तर नाही अजून एक रुपया नाही आला मला.
मग मला हाव घ्या.
हा तुम्हाला आलं काय?
नाही माझे कॉल तर झरोज दाखवले की नाही आधीचे म्हणजे मी सांगत आहे. ना हो नाही व क्वेशचन केला तर तेव्हा समज ते आलं त्याच्यावर पाच. कॉल आले तर त्याथले दोन कॉल जे मी केले की नाही ते रिसिव नाहीत केले. म्हणजे आता तीन कॉल आहेत मग म्हटलं तुम्हाला करते मी सध्या.
हा हा. हो करना करना दहा मिनट बुद्ध ते जे दहा मिनटं झाले की, मग लगेच तुम्ही करून देणार.
हा म्हणजे कहून की मग आता तुम्ही आहात जर नंतर मग
दे देराणीचा नंबर आहे, तो देईन मी तुम्हाले. तर मग त्याच्यावर लावून जर त्याच्यावर लागला तर मग तुमच्या दोघीचही होऊन जाते तिचही आताच सुरु झालं.
हा ओ काे ठीक आहे. ना मग त्यांना मला कॉल करायला लाव जा म्हणजे मी त्यांच्या संघ बोलली
आता स्वयंपा करू येईल ते तिचं झालं की मग सांगतो मी.
हा करायला लाव जा मी फ्रीच आहे कापरी.
हा. मग ते कसं एकमेकीला लावले की मग तुमचे बराबर चार कॉलो होऊन जात ना दोघी फक्त कस थोड गॅप घेऊन लावत जा लगेच लावला की नाही, मग युझर बॉन्ड दाखवते तो काहीतरी. हा हा असं समजा. हा हा मी हा मी बोलते मिरीक च मी बोली काम असलं तरी बोलतो मी फक्त तमला लाव जा कॉल कर जा पहिला लावायच्या पहिल
ठीक आहे ठीक आहे.
हा. काय म्हणते झाला का स्वयंपाक?
हा स्वयंपाक वगैरे झाला. मुलगा शाळेत जा त्याच्यामुळे लवकरच अटपला अ झाल म्हटलं हे काम आहे सध्या त्याच्यामुळे म्हणजे सर्वच करून घेतलं मुलगा आला की, बोलू देत नाही मोबाईल घेते मग मोबाईल पास नाही लागत, मग म्हटलं तो येपर्यंत आपले कामही झाले पाहिजेत एक काम राहिले लतत पण झाले म्हणा सर्व पण म्हटलं आधी हे करून घ्यायचं, नंतर पाहू म्हटलं म्हणून मी मेसेज टाक तुमऱ्याली ग्रुप
आता ते ग्रुप वर कशा बाराच्या, एकच्या
हा नंतर येतात ते पण अकरा वालते नाव्हतई.
कधी कधी माहितीे का मी काय केलं, सगळ्या दुपारी ऑनलाईन असत की नाही बारा, एकच्या दरम्यान
हा.
तर मग मी लगेच तसेच तेल म्हटलं आम्ही प्रिया का मी तर तसेच दोन, तीन फोन लागले तर लागून गेले माझे.
ह का मग मी तसंच केलं ना मला तर सुरवातीला माहितीच नव्हतं किणी
हा माझे समजा समका माघ वीस कॉल लावली मी आणि आता तीस कॉल असे पन्नास कॉल झाले अस
अ मग ते
मागं म्हणजे मागं म्हणजे मागे मागे नव्हत आला का एकदा?
हवं ना तर मग काव ताई त्याच पेमेंट झालं का तुम्हाला?
नाही ना एक रुपय नी आला, न काहीच नाही आलं तरी मी बसली करत.
आणि मग मागचे तीस कॉल जे झाले ते वेगळे आहेत, आता हे परत तीस कॉल आले काय?
हा ते मागचे वीस वेगळे त्याला खूप दिवस झाले म्हणा आता मला वाटते काय तीन, चार महिने झाले असन.
मलाही आली ते मेसेज पण माझं काय झालं होतं माहिती का ते ऍप बंद पडलं होतं, त्याच्यामुळे माझे कॉल नव्हते झाले.
हवं का?
पण मग त्याच पेमेंट नाही झालेल आणखी, पण तेच तर कॉल आहेत म्हणतात ते.
हवं काय? मग काय माहिती बाई माझा जवळून डबल घेतले का त्यानं करून तर. झालं.
ते
कोणाले प्रश्न येऊन राहिले, कोणाला कॉल्स येऊन राहिले?
नाही मला सध्या कॉल झालेलं आहेत बघून आता तीन हे पाच कॉल झाले की माझे काय येते काय नाहीत.
हो ना हो ना नाही ते कॉलच ये मी सांगतो तुम्हाले जिथपर्यंत पण तुम तीस कॉल होतील नाही तिथ पण तुम्हाला कॉलच येतात.
ठीक आहे हवं ना.
हा.
हम्म.
ते एकामागे एक लगेच ते दाखवत नाहीत, पाच पाचच दाखवतात.
हवं ना आणि मी जर आता तुम्हाला केला त किती वेळाने करू?
अ तुम्ही काय पाच एक मिनटं होऊ द्या न करा मग
ठीक आहे
लगेच जर असा लावला की नाही तर मग तो खाल्ली जाईल असं म्हणू राहिल मी
बरं ठीक आहे ना.
हा मी उचलतो ना तुम्ही लाव जा मी उचलतो फक्त मला फोन करून सांगा मी लावून राहिल म्हणजे मी कार्य ग्रुप ओपन करतो.
हा अन मग ते कसं ताई तुमचा समज तुम चा जर व्यक्ती तिकडून कॉल करत अशीन अन मी जर इडूण इकडून कॉल करत आहे तर माझा तो कॉल गिनतीत धरतात का मग?
नाही त्याला पॉईंट पाहिजेत ना झिरो पॉईंट धरतच नाही.
पण मग माझं तसं कसं काय झालं मग?
ते मग ते होते ना म्हणजे कसं तुम्ही तीकून कॉल लाऊ राहिली किनी तु तर इकडून थोडसा प्रब्लेम येते म्हणजे कोणाच नेटवर्क म्हणा काही उचल्या जात नाही कोनाचे
अव ताई मला पाच क्वेश्चन आलेले आहेत किनी हा पाच पैकी माझे दोन जीरो सेकंद दाखवलं म्हणजे असच एकाचा व्यस्त दाखवला एकानी रिसीवच नाही केला मेसेज टा म मी असाच फोन केला म्हणून माझ्या तिथं ते जे ते दहा मिनिटआहेत की नी
हा
हे तिथं झिरो दाखवलं ना म्हणजे पाच क्वेश्चन असे पहिला क्वेश्चन केला झिरो दाखवला दुसरा क्वेश्न केला त्याच्यात झिरो दाखवला आता तिसऱ्याले काय माहिती काय होते त?
आता तुम्ही लावून पाहेजा जर उचलल्या गेला तर मी उचलतोच म
हा
ठीक आहे
ठीक आहे पण उचल जा आ
हवं ना मी सांगून तर राहिली मी तु हो म्हटलं ना
कारण की आपल्याला गरज आहे तर दुसऱ्याला आपण मदत करतोच ना
हवं हवं
होन आता हे दहा मिनिट होत आले कि नाही
हा
तर मी हा ठेवतो तुम्ही मला पाच साधा कॉल करा सांगा म फोन करा म्हणजे मी हातात असे न लागेच देतो. ठीक आहे मी फोन हातातच ठेवतो ना मग लगे हा झाले आता हे दहा मिनिट हा ठेवतो काय कुठले दहा मिनटं ठेवतो म्हटलं ह